हा डायरेक्ट वर जातोय होय ती कंपनीला?
होय डायरेक्टच वर जातय ते. त्याज्यामुळ म काय टेन्शन नाय. आदित्या जवळ दिलेच होती आणि तुमच्याकडन घेऊन त्याला दिलेच बघितलयकी. हा दिसतंय सिस्टमला दिसतंय की.
टे- स्टेटस दिसतोय काय तुमासनी मारल्याला?
हा सिस्टम दि
हा हा हा तुमच्या नावावरच पडत्यात ते कलेक्शन?
हा त्यांनी त्यांनी जरी ऑनलाईन केलं तरी आमच्याच नावावर पडतंय कलेक्शन ते झाले म्हणून. त्याज्यामुळ काय तेवढा विषय होत नाय तेज निवांत असतंय.
हा हा हा आणि मग तुमच्यातले मग अ तुमचं मिटिंग बटिंग असणार आणि आठवड्याला? एच आर ची तेन.
मी म्हटलं हा एच ऑनलाईन कॉलिंग कॉल होतोय आपला ऑनलाईन.
ऑनलाईन होतोय होय? मग मिटिंगला तुम्हाला मेन ब्रांच ला जात लागत असल की?
होय एकदा महिन्यातन एकदा.
हम्म हम्. तिथ म सगळ्या रीजनच ऑनलाइन कॉल ला सगळ्या रीजन्सच होतय का तुमच तेवढ होतय?
नाय नाय प्रत्येकाच वेगवेगळ असतय ना?
हा तुमची ब्रँच तेवढी तुमचं रिजन तेवढे घेताय का आपनला?
होय. कॉल रिजन तेज विषय.
कधी होनार आ -आता झालय हितन.
फक्त मार्च टू मार्च असतंय.
हा तुमच्या ते मॅनेजरच्या रेटिंग वर असते काय?
आ?
मॅनेजरच्या रेटिंगवर असते का मॅनेजर रेटिंग देती त्याज्यावर होते का इनक्रीमेंट?
होय होय त्याच्यावरच की पण इयरली रेटिंग असते ना.
हा हा वर्षभरच हे ह्यच्यावर.
हम् हा बाकी सगळं पण व्हाय पाहिजे.
होय सगळ मॅनेज होऊन हे.
हम्म.
चा वर्क बघणार त्येंनी सगळं व्यवस्थित हाय काय. बिहेविअर बघून सगळ तुचं
होय त्याच्यावर नुसर ठरणार ते नाय तर नाय.
हम् आपल्याच गावचंय वाटत ते मॅनेजर?
व्हय तेच की.
हा
हम.
काय अडचण आली तर मग करायचे ना. करायचींत फोन लावन व्यवस्थेत.
होय. त्याचा काय इश्यू नव्हता आपला.
हा.
लगेच इशू होतोय. प्रॉब्लेम सॉल्व होतो त्यामुळे काही टेन्शन नाही एवढं.
हा हा हा हा. च भारी आहे म्हटलं. हा.
होय.
आमच काय अजून कॉलेजच हं. आमच काय कॉलेज चालूये ऍडमिशनच ते.
हा. आता लेक्चर चालू असेल की.
हम्म. लेक्चर चालू आहे. आता मग प्रॅक्टिकल चालू होणार.
तर प्रॅक्टिकल जास्त असतात काय एम एस ए ला? जास्तीत जास्त करून.
हा. आता जरा पॅटर्न बदलला आहे सेकंड इयर ला. आधी कस चार्ज- पेपर असायचे ना? आणि प्रॅक्टिकल पहिल्या सेमिस्टरला जरा असायची दोन. आणि दुसऱ्या सेमिस्टरला प्रोजेक्ट असायचा. आता कस केलंय प्रोजेक्ट- - ला जरा महत्व दिले
प्रोजेक्टला.
पहिला हा. पंचवीस टक्के काम पहिल्या सेमिस्टरला झालं पाहिजे. सेकंड इयरच्या.
हा हा.
एम एस शच्याचा. आता आम्हाला ते पेपर एक एक कमी केल्यात ना? चार चार होते ते तीन तीन केल्यात. आल्यात. आणि एक आहे तो वेगळा आला पेपर जरा. ड्रगचा आला ड्रगचा. केमिस्ट्री आहे ना आमचं? त्यामुळं हा. प्रॅक्टिकल आहेत. प्रॅक्टिकल पण वा प्रोजेक्टला जरा महत्व दिल ना? आधी कसं तस नसायचं. आधी फक्त पेपरला जास्त
अ ते पण आहे की. अधदीच जरा-
फर्स्ट इयर झालं तर सेकंड इयर लास्ट इयर प्रोजेक्ट जरा करायचा चांगला व्यवस्थित.
ये ना हम्म.
प्रोजेक्टला जरा हे असते ना? पेअरमध्ये असतील ना कुठले.
हा. होय ते पण आहे. ते आता -
शिक्षकां ह. शिक्षकांना दोणशी केल्या?
मनी प्लांट म्हणजे पैशाचं झाड.
कस वाटले?
जस वाढलं तसं पैसा येतो हा हा हा. आदी तसं नव्हतं ना? नाही बरोबर आहे. आतच असतय. बऱ्याच ठिकाणी आत असतय.
आमच्या बॅचला पोर आता काय पोरं येणार तिथं मिस्रात. पी जे ला तेण कोण करावे
व्हय व्हय आता, फॅन लावा की.
बॅग आता आमची आमच्या आमच्या वेळेस तीस पस तीस पस्तीस पट होता. आमच्या वेळेस, त्यातले पण आता राहिले तीस जण. हा फर्स्ट इयर ला. तीस जण आता तर किती पंधरा काय वीस ऍडमिशन झाल्यात वीस पंचवीस
वीस वीसभर. म ऍडमिशन कमी झाल्यात वाढत. उद्या परवा दिवशी अजून कस झाल्या. ऍडमिशन करणार असतील ना.
करणार झाली की डेट त्याला कसं युनिव्हर्सिटीत पहिला इंटरन्स द्यायला लागत्या.
हम् म्हणून लावलं. खरं रोज त्याला पाणी तेनी कुठ लावलय.
मग तुम्हाला नाही ते कॉलेज पाहिजे असल. मना ते हे करायचं रिजेक्ट करायचं.
समोर आहे तेच. सेकंड इयरला पण चेंज करायला लावले कॉलेज?
त्याचे तीन राऊंड असतात. फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड ते लिस्ट लागत्या. आणि मग लास्टला
फर्स्ट इयर ला म्हणजे जस नवीन ऍडमिशन घ्याय चालू होते. तसच की,
दिवसा येई. मग तवा तिथ व्यवस्थित लगे झाल म्हटल तर असं करून स्पॉट राऊंडला गेला की, तुम्ही मग तिथ जागा शिल्लक आहेत की नाही बघणार. ते पहिला काष्ट व्हाइस लावतात पहिला. मग काष्ट मधल्या जागा किती राहिल्यात. हे पोरं जर नाही आली तर, मग तुम्हासनी ओपनवाल्यासनी देत्यात.
तेच कॉलेजच्या ठिकाणी तेच लावतो. ओपनला जागा कमीच आहेत तश्या, हा दाखवते बघ. होय आता कस मेरीट. व्हय. तो ओपन ला मेरिट पण लय आहे ना.
हा. मेरिट पण हाय आणि स्पॉटावरला भेटून जाते सोडा ते शक्यतो. मार्क चांगले असले
एकदा तसल खाल्ला हा ते पण आहेच की,
तुम्हाला मिळते प्रयोग तेन टाकला की, त्याला पहिला प्रेफरन्स द्यायचा. मग तिथं युनिव्हर्सिटीत पण, तुम्हासनी तिंथच घ्या. युनिव्हर्सिटीत पण जागा शिल्लक असत्यात की नाही. पोर कोण जात नाहीत. राहायची सोयन कॉलेजच्या, जेवणाच्या सोयन पण जायला बघत नाही ना तिथ.
हा शरद आता पण कोल्हापूर पण तरी पण लांब पडतय नाही.
हम. जरा ते आत फॉरेस्ट एरिया असल्यामुळे मुली बिली शकत क्यतो घ्यायला बघत नाही. तिथ जवळपास बघतात आपल्या इथं मग जागा शिल्लक असत्यात मग तीथ जरा तुमच्यावर हे करत विचारतात तुम्हासनी. इथ हाय फी कमी हाय काय. जरासंच असतंय सगळं. मगं इथ घ्या म्हणत्यात. हा या जागा शिल्लक आहेत का तीथ. स्कोप आहे ह्याला. मग ते युनिव्हर्सिटीत कसं जास्त करू. भारी आहे ते युनिव्हर्सिटीत जरा तुम्हाला, प्लेसमेंट ला तेन म्हणा जॉबला चांगलाय ते. चांगली प्लेसमेंट येत्यात. फी फी मा होत्या तुम्हाला फी. ते म्हजे तुम्हाला हे होत्या कन्सेशन तेन भेटत्या कमी खाचात होतय.
होय ते पण आहेच की.
युनिवर्सिटी म्हणल्यावर जरा कॉलेजला तुम्ही अ समजा जॉबला गेला कुठ इंटरव्यू ला तेन, तुम्हाला पहिला अ हे देत्यात ना प्रेफरन्स देत्यात तिथं.
म्हणजे का आता आपल्या इकड कुठं नाही का दुसरीकडे कॉलेज ते.
नाही आपल्या इकडं आपल्या सांगलीत आहेत तिथं. सांगलीत दोघ आहेत दोन आहेत कॉलेज. इथ कवट्याला झालं नवीन कवटेमंकाळयला.
कवटी मगावती हा कधी झालय.
पी पी यू पी कॉलेज ते.
पी काय मला एवढं माहित नाही ते.
वसंत दादा पाटील तिथे कारखाना रोडला नाही काय. रोड ला आहे तिथं तिथं झालंय ते.
बर.
तिथं दिलत मला पहिला प्रेफरन्स तिथं झालता.
हा हा.
मग तिथं घरचे म्हणले तिथं नगो म्हटलं तिकडं जा हिज कॉलेज चांगला आहे.
होय त्याजा नवीन असल्यामुळे जरा ताप होतंयच.
हा जरा ते कॉलेज पण आता पहिल्यांदाच आले वाटतं तिथ तर.
काय प्रॉपर पहिल्यांदाच. नाही माहित नव्हतं मला पहिल्यांदाच ऐकालोय मी पण तिथं निघा म्हणून.
नाही ती पहि ह्या वर्षी आलं ते पेपर दिसलं ना.
हा हा.
मग मला ते भेटलेलं पहिल्या राऊंड ला.
पहिल्या राऊंड ला जय
हा जवा अस. नाही ते को इ नव्हसि कुठले देतात ते देतात नाही जागा बघून ते. कुठलं येतय म चिंते टाकलेल मला.
बरं.
ते भेटलं मला मग काय घरचे नको म्हटलीत. ते पण जावळच्या जवळ जायला अर्धा तास याला अर्धा तास अर्धा तास. सभारात दोन येत मान्यवन आपल्या हच्यावर. कॉलेज इथ इथ कस रूम घेतल्या आता इथं. रूमवर तिथं राहायचं भाडंच हेज जेवण. बाराशे रुपये. खर्च किरकोळ खर्च मेस आता पंचाळीस रुपये डबा आहे. ऐंशी नव्वद हा रोजचं नव्वद पंच्यानऊ रुपये जात्यात जेवणाच.
रोजचे मग दोन टाइम डब्याच म्हटला. ते पण कुठं क्वालिटी असतें जेवण कुठं काय नाही घरगुती कुठली मिळते हो.
खरं तर नाहीच की.
क खायचं मग खर बाकीचा नाशता हे सगळे हे. ज ते सगळं
हो तेव्हा हाय की.
हा.
ते पण बघाय लागतेच की.